ह
हॅलो
ह जेत ज्योत आदित्य
हो येतोय की काय चाललेय
काही नाही बसले होते म्हणलं काय करायचं विचार करत होते
हा बाकी काय चहा पाणी झालं काय आलं
स्पीकरण होत नाही का याच्यामध्ये
नाही नाही
हम् मी हो आवाज करत बसल होे
हा हा हा
हम्म
नाही काय
काही नाही चांगलं होईल ना असं जर मला मिळालं काम
ह नाही हच्यावर नाही सांगायच ते
काय नाही का मावशी म्हणत होती तुला हे कॉल करण्यासाठी निदान रोज रमशी बोलायला लागणार बा
हा
हम्म हम् हम्. सिक्रेट काही बोलायच नसते काय चचाले
नाही नाही रेकॉर्ड होते ना झाला
हा हा हा
हम्म
म आ हा तुझ कॉल कंटिन्यू म्हणजे घेतला जाईल का
होय
अरे वा म तुला हंड्रेड अड मला ए इतिहास नंतर होतं का
हा ते नाही बोलायचें
आणि
हा
जेवण झाल का न्हाय
जेवण नाही अजून मुलं आता दोघ जण बाहेर गेलीत जेवायला ते समृद्धचा रिझल्ट लागल्यापासू - त्याला जायचं होत मग मावशीच मावशीच पे- ल्यावर जाऊच ठरलं पण तिच अजून लांबणीवर पडलं मग म्हटली म जावा आता तुमी दोगजन त समृद्धला ऍडमिशन- कुठे घ्यायच रे
चांगली पिला मिळतंय या वेळ कस रिझल्ट का मि लावलाय त्यामुळं कट ऑफ पण कमी लागल
त्यांच्या्या कुर्डीला त्यांच्या त्या मम्मीच्या नाईंटी एट नाईंटी नाईन त्यांचा कट ऑफ लागलाय म्हण
म होय च वे पिला तर पण तसच आहे जास्तच हाय पण या वर्षी ओ्हर ऑल रिझल्टच कमी लागलाय
स र परसेंटेज तोमिळेल म्हणाय लागला त सिओयापीला
तिला मिळतंय दुसऱ्या तिसऱ्या राऊंडपर्यंत मिळतंय ते
हा नाही तर हे म्हणत ते पी सी आय टी कुठला आहे क नाही के पी आय सी टी हा ती तर हस्टेलवर ठेवायचन ना
कशाल गोष्टी हम्म
त्याला जरा समज यायला पाहिजे रे त्याच काय वागणं बोलण नारायण तो सुधारेल ना मग ममीपासन - न लांब गेल्यावर कळते मग काय करायचं काय नाही करायचं
हम्म नाही कसाला उगीच नगू
त्रासदा्यायक ठरते का
हम्म ते परता अभ्यासात लक्ष लागत नाही. बा.
होय.
बाकीचते फिरण जास्त
नाही पण ते कंपल्सरी अटेंडन्स वगैरे सांगितल्याय म्ह
हम्म ह आता अ ते.
बरी नाहीये मग जेव्हा माझी तब्येत बरी होईल आवाज माझा हाच येणार का?
हा तस काय विषय नाही ते नाही ग म मडी
खों खॅ.
त्याचा काही विषय ना.
हम्.
हम् हम हम्. आणि काय मगथोड फिरायला जातय का नाही.
कुठले फिरायला बाबा. तब्येत बरी नसती नाहीय नाही. आई तर काय उठलं टी व्ही पुढं. टीव्ही वरून उठून तिथं झोका घातलाय याच्यामध्ये हॉलमध्येध्ये बांधलेला. झोक्यात बसायचं. टीव्ही बंद केला कि इकड बेडवर येऊन बसायचं झाल ईच फिरण झालं बघ थोडंच. सकाळी अकराला वगैरे जाऊन बस. तिकड ते दोन वाजेपर्यंत तच
हम्म.
पाणी पिलं तर ब्रेक. नाही तर तेही नाही. हाँ हाँ. असं आहे भाभी काय म्हणत होती रे.
काय नाही.
हम्म हम् ह् आज बाबा आहे ना. काली तू कुठं बाहेर आहेस? ह.
नाही घरात आहे खेळायला गेलतो
ह तर फण
नाही ग्राउंडवरर
आणि सोबत कोण
पोरच कि
होते का
अंहम एकटाच खेळवी
चे का
होय कॉलेजची होती गल्लीतली होती
हम्म हम् इकडे मागे का घराच्या
नाही हॉकी स्टेडियम जवळ
हम्म हम्म हम् मग बति आणि तू काय बोलता रोज
काय नाय असंच की रेग्युलर जेवण पाणी कुणीकडे गेला काय केलं
हम्मम हम्म हम् आमच्या तर आवडीच काम झालं मग फोनवर बोलायचं म्हणल्यावर
होय नाही नाही काय नाही आता बघायचं जरा जिम वगैरे जॉईन करणार आहे
हम
हम्म जरा करायचे तब्येत
अभ्यासापुरत
हम्म रोजात ते खेळाला
हा खेळल्या पास कशाला रोज रोज व्यायाम करत तर
नाय खेळण्यांन काय पायाचा व्यायाम होतोय फक्त हेजा बॉडीच पूर्ण आहे हेच क खर हे हम्म सुट्ट तोपर्यंत परत मग एक काहीतर होतय ना एकतर खेळणं ते नाहीतर
सकाळी अमितदादा आला होता आठवण काढली तुझी विचारत हो जोतीचं काय चाललंय म्हणलं आहे तिचं काय चाल चाललंय ती लागली दीड महिना म्हटल श्रेया म्हणत्या एक दीड महिना एवढी कुठली सुट्टी असती तर मग म्हणजे पंधरा दिवस कॉलेजची आणि मी न्यायची म्हणत्या आम्ही दादा म्हणत होतं.
होय नाही आता आमचं कसं असतंय चालू आता पाच सात तारखेला लागेल मला वाटतय रिझल्ट
हम्म हम्म
हा निम्मं घर तिथनं पुढं पंधरा दिवस ऍडमिशन प्रोसेस
हम् हम्
अस असं तय म ते सेकंड इयर सगळं कारण डिप्लोमाचे पण येत्यात ना आता आमच्याबर सेकंड इयरला
हम्म हम्म बरोबर
होतोय त्यांचा
हम् हम् मग तुझे पर्सेंटेज नाही का समजलेले नुसतं ऑल क्लिअर कळालय.
हम्म ते पण पेपर बघित ल्यावर कळालं मला असं हे रिझल्ट आला नाई
हम्म हम्म हम्
हम्म हम्म
बाबीच्या दोघी मैत्रिणी गेल्या वाटतं, काल एक गेली आज एक गेली.
हो सांगितलं की
हम्म हम्म बाबीला ते येत नसल ना करायला मग तेच की हा तिचं वेगळय ठीके ठीके चालतय आणि त्याच्या आधी नंतर सांग कुठल्या फोनवर काय करायचं
हा.
आताही बोलायचच नाहीेये
हा.
बाकी म घरातले सगळे चांगलेत का? बत्ती तेवढी कधी झाली लास्त सीन होय बराच गॅप पडला मग तर तसं नाही मग तुमच्या बाबांना नाही का सांगितलं कामाबद्दल
काय?
हेच की
नाई ई
हो
पण अमितला पण सांगितलं तु जरा नवीन बिझनेस चालू केलाय म्हड ते हम्म चांगलंय म्हणजे
ख ब कायच जर्शीी वगैरे घ्यायलायचात आता फुटबॉलच चालूय ना वर्ल्ड कपच
बर कुठे जाणार आहे मग
इथेच गोलापात जरे स घे नाारा नवीन कुली
तुमच्याकडं मिरसचं काय वादळ उठलेलं रे
का
स्टेटस वर टाकलेलं बघितलं मी
हो रीलल केला गे मी
तेचकी होढ
होय केवढी पोस्टर झालेत अख्ख्या कोल्हापुरात पोस्ट क्र झेंडे
मेस्सी वेडे
मेस वेडी कोल्हापूर
हम्म हम् सात पंचेचाळीस हार आहेत मघ
हा ते नाही अ चौऱ्याहत्तर हजार व्ह्यू गेलेत रेल ला
तुझ्या
हो
मग तुझं ते पण सुरू आहे का आता
होय
अरे वा वा आम्हाला फॉलो करायला सांगील मग
करा क आहेच की आहेय
आम्हाला माहितच नाहीये काही
मण
मग किती ला किती असते रे एक लाख
तसं काय नाही सगळे एक भरपूर जावं लागतं तसे एकावरच नसते
तस न् हा हा म्हणजे सगळ्या जे व्हिडिओ टाक तेला
हा भरपूर एकसारखं व्हाला पाहिजे एकसारखे तेवढे व्ह्यू झाला नाही ना एकसारखे तेवढे व्ह्यू झाला एकावर पण होते एकाला पण लेस झाला ह ना आता कॉलेज इंजिनियर म्हण कं घ आलाय
हो एय तुम्ही स्वतत चालू करता का ते एक घरात केलं तर ब छान केलेलंच ते पण असं तो कुठेतरी रोड वरन चालत चाललेला बघ
हा गोव्यात गेल तो ज वरील गेल
होय आणि ते जे केलंय जनरेटर ते कसवर केलेलं आहे
काय
ए नो मििटो त ल बुक ए आय जनरेटर केलंस का ते
होय ते चॅट जीपीटी वरून काढलात फटू ना
हा ते चालत चाललेल असते बापर मागं वळून बघतेस
नाही व्हिडिओ तयार केला मी शूट केलेला कॅमेरावर
चाल
हा होयच की कॅमेरावर शूट केला आणि मग एडिट केला
तुझं तू केलंस
हो
शम केले क
हम्म हम्.
मा म्हलतााकचा ककी रहिलाम मही बघतोय की
तक
किती गेलेत आतापर्यंत
का नाही आता चालू असंच काय तर मध्येे मध्ये करतो
अजून काय काय करतेय मक
काय कॉलेजमध्येध्ये आता पोराने केल त पेपरच्या आधी सगळ्यांनी हात ठेवून गणपती बाप्पा मोरे अस समज ललित
हम
मग ती पण गेल्या प पस्तीस हजार वर
अरे भारी ते
हम्म
आणि मग हे टाकतोयस का तुझं ज्वेलरी
होय ते पण आता टाकाल की स्टेटस ला ते आता बघा हा ते आता ऑर्डर मिळतील तस
छान छान छान होय मग ते तुला किती पर्सेंट मिळतात रे का तसक ना
नाही मिळतेच की मी ज्यादा सांगतो ना
हम्म हम् हम म्हणजे कोणाच्या थ्रू घेतलास का
त्याचं आहे
हम्म हम्म तिन कस काय चालू केलंय
तिला आता काय बसून निवांत हाय म्हणली
नाही मग तिनं कुठनं घेतलं असं विचारायला
गुजरीतनसकी
हम् चालतेय बघ अडतीस एकोणचाळीस झालेत लक्ष दे काळजी घे तब्येतीची बाळा हो हो उद्या काय करायचं मग आता
सांगतो की तुला
चालते ओके ओके बाय बाय टेक केअर मग चालते आणि नाष्टा वगैरे खात जा सकाळ संध्याकाळ बाय